हॅलो हा हॅलो
आवाज येतोय का? हा आवाज येतो काय म्हणलं? हा, काय करायलीस?
काय करताय? काय नाही आता चहा झाला.
हा हा, माझा पण आताच चहा झाला. हो हो हो आताच झाला माझा पण चहा, बाकीचा अजून अजून काही नाही. आज निवांत
पाऊस आहे काय?
पाऊस आज भरपूर चालू झालाय.
हो अचानकच कालपर्यंत नव्हता पाऊस आज एकदम अचानकच सुरू झालाय पाऊस.
होय होय होय, भरपूर म्हणजे आज दिवसभर चालूच आहे इकडे पाऊस.
हा, आम्ही पण सकाळी जरा फोटोशूट तेन केलं. त्यावेळी काय एवढा नव्हता. त्याच्यानंतर दुपारी- दुपारपासून सुरू झालाय जास्तच.
हा हा हा, जास्त आहे आज पाऊस पावसाचं प्रमाण वाढलं आता.
होय वातावरण पण बदललंय कोच होय.
आता चालू झालंय पुन्हा.
हो आता आला, अचानकच सुरू झालाय. हम्म, मग काय सुरू आहे ना जेवण?
आता जेवण आता जरा पाऊस पडाय लागलाय.
हा.
आता पाऊस पडालाय त्याच्यामुळ कायतर गरमा गरम करायचाय. भजी, भजीची आठवण आल्या आता भजी वडे
होय काय?
हा, कांदा भजी अ नाही आता करणार की, कांदाभजी करायच्यात आता. हम्म, का हो कांदाभजी चे हो, चांगले होते कांदा भाजी. कांदे आपली जेवन अ, जिथे माणताय तेवढी तेवढे कांदे घ्यायचे. आता येतोय का? हॅलो
हा आला आला
आता येतोय म्हणलं हम हम
आला आला आवाज आता
हा हा हा हा आपल्याला जेवढी भजी पाहिजेत तेवढे असे कांदे घ्यायचे आहेत
हा म्हणजे आता आपल्या हे किती पाच सहा कांद्याचे होईल.
हा चालेल असे मोठे लांब अशे काप करून घ्यायचे पातळ पण
हा
हा पातळ असे काप करून घ्यायचे त्यामध्ये मीठ मीठ घालायची आणि थोडीशी हा थोडीशी साखर साखर घालायची आणखीन हा त्यामधी असं कुस्कर कुस्करायाचं असं म्हणजे मॅगनेट मॅगनेट करायचं असं
हा
म थोडं ओल होतय ओल असल्यामुळं म त्यात जेवढं बसल तेवढ तेवढीच बेसन टाकायची त्यात.
हा पाणी ऍड करायचं नाही काय त्या पिठामध्ये?
अ हा करायच की जेवढं ब जास्त बेसनपीठ घालायच नाही.
हा
हा जेवढं आपलं त्यात बसल ना तेवढच घालायचं.
हा
हा हा हा ते घातल्यानंतर हे घालायचं ओवा थोडा घालायचा.
हा
आपलं लाल तिखट
हा
हा ह्याची अ मीर्या हे काय ते आपलं चवीनुसार कोथंबीर वगैरे हे सगळं टाकायचं.
हा
हम चव येण्यासाठी ओवा जरा हातावरती आसा अ हे करून घ्यायच बारीक असा त्याच्यामुळे छान
हम हम
चागलं लागत ते हा मीठ वगैरे घातल्या जेवढं खमंग येतय जेवढं पाणी आहे कनाय
हा
तेवढ बेसन मिक्स करायचं
हा जरा रेंज मध्ये जाताय काय
तांदळाचं पिठ टाकायचं आवाज येत नाय काय
हॅलो हा आवाज येईना झालाय. जरा रेंजमध्ये जा. हा हा आला आता
हॅलो हा हा हा हा
हा बोला.
हा हा हा म ते त्याच्या मध्ये हे टाकून घ्यायचं आपलं सगळं मॅगिनेट करून ठेवायचं थोडा वेळ
हा
हा कुरकुरीत होण्यासाठी थोडं तांदळाचं पीठ घालायचं त्यामध्ये.
हा कॉर्न फ्लॉवरच पण चालत ना.
हा तुमच्याकड तर तांदळाचं नसेल तर कॉर्नफ्लॉवरच थोड टाकायचं शक्यतो ह कॉर्न फ्लॉवर न काय होते. की नंतर गार झाली भजीच आबंट होतात. हा चामा आंबट होतात. ह्याच्यापेक्षा थोडासा रवा जरी दोन चमचे टाकला ना आपले तुआ पोहे खात्याला चमचा असत ना ते तर हा तरी चालतो बारीक रवा. हा आणि अजून कुरकुरीत हवा असेल तर मग थोडं तळताना एक दोन चमचे तेल टाकायचं.
फ्राय म्हणजे हे करताना आपण मळताण ते.
मग नंत हा ते मग ते बारी अ हे टाकताना कढईत तेल गरम झाल्यानंतर ज्या वेळेला भजी टाकतोय, त्यावेेळेला गॅस मोठा पाहिजे.
हा. हा. हा.
हा आणि मग हे करायचं त्या त्याच्यानंतर बारीक करायचा, मिडियम करायचा.
हा थोडा वेळ कधी भजी आत टाकल्या नंतर.
हा. हा. हा. हा. छान असं म्हणजे मस्त- त् कुरकुरीत भजी होतात ती असी अणि न कमी पीठ घठल्यामुळे ते- खेकडा भजी असं होतात की म्हणतात ते. हा. हा. त्या टाईप छान होतात् ते भाजी.
हा आता या पावसाळ्यात छान लागत असतील करुून खायला.
बटाटे भजी पण छानाय सोपी आयत् ती पण करायला.
बटाटे भजीची पण असेच रेसिपी- त ना त्याचं बारीक बारीक काप करून घ्यायचं हा. हा त्याला पीठ पण असं एकदम. पीठपण असं एकदम घट्ट असं हा. मिडयम कम्जे लई पण पातळ करायचं नाई लई पण घट्ट करायच नाई मिडयम साईजचं पीठ आप्- -पण हे करून घ्यायचं न काय ते आपण मॅश करून घ्यायचं अन्- त्याच्यानंतर त्याचं बारीक स्लाईस काढायचं-
हा आता बटाटा पण घ घ्यायचा- त्याची साली वगैरे काढायची. आण् त्याची अशी अ पातळ अशे काप करून घ्यायचे अशी गोल राऊंड मध्ये. ह गोल मध्ये आणि मगं- पीठ घ्यायचं पीठामध्ये नाई जरी लाल तिकट कुणाला आवडतं कुणाला न्हाई. शक्यतो एक एक घालतच नाय सोडा हळद, मीठ.
एक एक जण न्हाईच त्याच्यात फक्त ते- ओवा असा म्हणजे हातावर एकदम बारीक चिरडून असा ओवा त्याच्यामध्ये ऍड करत्-
तेवढंच कर हो, हो, हो तेवढंच करतात ते. आणि काप मात् हा नाय, नाय. दोन, तीन आ हे क घ्यायचं पाणी अं-अं-अं धुवून घ्यायचे बटाट्याचे काप.
हा हा हा मिठामध्ये काय मिठाच्या पानामध्ये?
होय होय स्वत नाई साध्या पाण्यामध्ये घ्यायची धुउन. साध्या पाण्यामध्ये जरी हा धुउन घेत चा छान म्हणजे छान फुकतात ते बटाटे भाजी छान फुकतात ते.
हा ते त्याच्यात काय कॉर्नफ्लाॅवरचं. कॉर्नफ्लावरचं पीठ आणी तांदळाचं पीट ऍड नाय केलं तरी चालतंय. हो हो इकडं पण आलाय आता जोरात.
हा बटाटेभजी कशी फुतातच ना जास्त फुकतात ते.
होय, म त्याच्यात कॉर्नफ्लावरचं पीट ऍड करायचं नाही.
नाई नाय प्लेन केला तरी चालेल हा ना हा हा प्लेन करायची फक्त त बेसनची जरी केल तरी चालतं त्याला.
चालतंय हम् म त्याच्यात बाकीचं काय ऍड करायचं नाही? चटणी थोडी ऍड केली तरी पण चालतया.
चालतं हा आपल्याला आवडत असेल तरी टाकायची.
त्याच्यात अ भरपूर प्रकार आहेत अ ब् म्हणजे भज्यांच वांग्याची भजी पण करत् त्यात.
हो हो वांग्याची भजी पण को काप करून, सेम बटाटे भजी करतोय ना तशी वांग्याची भजी करतात.
ह सेम तशा स्लाईस काढायच्या आणि त्याच्यानंतर म्हणजे आपलं त्याला पण लांब वांग लागते ना मोठं ते आपलं म्हणजे जाडवालं भरत भर करतील भांगा असत
हा हा हा ते हा हा हा ते म्हणजे ते तळलं जात त्यांना ते मग शिजत तेयात त्या तेला.
हा मग ते कसं एकदम पातळ वांग घेतल्यानंतर त्याच व्यवस्थित होत असेल, म्हणजे मी काय कधी ट्राय केलं नाही. हा तुम्ही करताय काय घरी?
हो घरी करते की बनवते घरी मी, वड्याच.
पाऊस हा, वड्याच पण पीठ कसं एकदमचं अस घट्ट म्हणजे एकदम घट्ट घ्यायचं काय मिडियम मध्ये घ्यायच.
मिडल घ्यायचं घट ट्ट नाही घ्यायच त्याला तर मग घट्ट घेतलं की वडे कसे घट्टच राहतात ते. फुगत नाही.
हा हा हा जाड होत नसतील, फुगत नसतील.
मग ते जास्त पीठ, पीठ खाल्ल्यासारखं लागतं.
हा मग आपण बटाट्याची भाजी करतोय त्या भाजी म्हणजे डायरेक्ट आपण बटाटा कस फोडणी मारतोय तशी फोडणी मारायची.
हा बटाटा उकडून घ्यायचा. मग त्याला आलं, लसूण, मिरची आणि कोथंबीर असे पेष्ट करून घ्यायची त्याची.
हा हा हा.
हा, मग त्यामध्ये, तेलामध्ये आपले जिरे बा मोरी टाकून घालून, पूर्ण परतून घ्यायचा. मग शक्यतो कांदा बारीक चिरतात ते. हा बारीक. पूर्ण बारीक. येत नाही, नाही. हो. ते जास्ती कांदा मात्र घालू आप पूरत नाही.
नाही ते दिसूनच येत नाही, त्याच्यात. कांदा जरा पण. मला वाटतं, फक्त त्याज्यात आलं - लसणाची पेस्टच टाकतात की काय? म्हणजे मिरची पण टा मिरची काय पण ह्याच्यातच टाकतोय, बटाटोमध्ये. हा फोडणीत टाक ता. हम्, मग त्यामुळं ते काय एवढं म्हणजे, असं केलंच नाही कधी. हा, कधी
कि, हे करून, परतून घेऊन. पूर्ण अशी बारीक झाली पाहिजे ती.
त्याला पण बटाटो एकदम असं, गिर जास्त शिजलेलं घ्यायला लागत असतं.
म ते, अ बारीक झाली की, अ हे होत ते. छोटे छोटे गोळे बनवायचे. हा, असं चपटे अशे.
हा.
आणि पिठामध्ये घालून ते मग तळायचे.
पाऊस आलाय का तुमच्याकडं?
पाऊस, भरपूराय पाऊस.
हो, इकडं पण आता मोठ्ठा आलाय. आता कंटि न्यु सुरूच हाय वाटतं पाऊस. हम्म, हम्म.